अगं हो हो जेवण झालं ते काय नाही माझ्या ह म त्या मैत्रिणीचाच फोन होता आता मघाशी तिच्याशी घरच्यानी नाय का आपल्या मागे बोलण झालेलं होत ती त्या बाबानंकड राहत होति तीला म्हणे दिवस गे नव्ह मी तु सांगितलं होत बघ मागेच तर तिचाच फोन होता आता मला- मग काय नाही आता परत ती डॉ- डॉक्टरांकडे जाती म्हणे ती आता म्हणते की नाही त्या बाबांकडे तिथं काही राहाचं नाहीये आता बघू म्हणून आता थोडे दिवस डॉक्टरांची वगैरे हे करू आपण परत- आणि असं त्यांचं चाललंय तर त्या दिवशी काय झालेलं नेमकं- मग तिला हा आपलं बोलणं पण अर्धवट राहिलेलं नाही का त्या दिवशी- तर- झालं असं की तिला डॉक्टरांनी एक तारीख दिली होती की ह्या तारीखे तिला आपण डिलिव्हरी करू म्हणून तुझी नॉर्मल तर नॉर्मल अन जर क्रिटिकल काय वाटल तर आपण सजरियन करू अस म्हणून तिला डॉक्टरांनी एक डेट दिली होती. मग डॉक्टरनी डेट दिलीढ मग हे अं म्हणजे तयारी वगैरे करत होते जाऊ म्हणून आपण आता डॉक्टरांकडे पण मग त्यांना कसं वाटलं की आता बाबानी आपल्याला एवढा गुण दिला आहे बाबानी आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे म्हटल्यानंतर बाबाकडे जाऊन एकदा- भेट देऊन येऊ मग बाबाकडे गेले आणि बाबाांच्या आशीर्वाद बघ घेतले बाबा कसला तो भोंदू बाबाच तर आशीर्वाद ब घेतला आणि मग त्या अं कायं माहिती त्या भोंदू बाबानं काय संगीतल की नाय नाय दावा तुम्ही जाऊ नका म्हणे तुमघी जी डिलेवारी आहे ती होईल म्हणजे इथेच होईल म्हणे कशाला तुम्ही डॉक्टरांकडे जात म्हणे म यांनाही वाटलं की बाबा जर एवढं म्हणतोय बाबा एव बाबाने आपल्याला एवढं हे केलं आहे खात्री घेत तेबोले हितच राहू ते डॉक्टरांकडे गेलेच नाहीत.
त्यांना पण तसं वाटलं की तिथेच करावी.. म्हणजे इतकी श्रद्धा अंधश्रद्धा.
अंधश्रद्धा ह ह म्हणजे पगड त्यां अं त्या बाबाने प्रभाव एवढा टाकला होता ना त्यांच्यावर की त्यांना चांगलं आणि वाईट हे - - अ कळतच नव्हतं आणि तिथेच राहत होते ना ते बाबाच्या तिथेच. त्या मठातच राहत होते. मग तिला त्रास व्हायला लागला. लेबर पेन व्हायला लागले. मग तरी पण नई नई घरीच - - होईल. नॉर्मलच होईल. कशाला ते सीझर करतात डॉक्टर पैशांसाठी करतात तुम्ही जाऊ नका. आणि तिला खूप त्रास होत होता. पण मग तिची पण तिला त्रास होतच होता पण मग तिची पण श्रद्धा असेल. किंवा घरच्यांचा थोडा दबाव असेल त्यामुळे तिने अक्षरशः ते अंगावरून- - काढलं सगळे एक एक दिवस पूर्ण तिला ते कळाच होत होत्या. मग रात्री तिला जास्तच त्रास व्हायला लागला. अतिशय असह्य जेव्हा त्रास झाला. त्यावेळी मात्र मग त्यांनी ठरवलं की नाही नाही आपण डॉक्टरांकडे जाऊया कारण मग बाबा पण त्यावेळी मग रा - - रात्र झाली होती यांना बाबाकडे पण जाता आलं नाही मग ते जेव्हा घेऊन गेले दवाखान्यामध्ये तर तेव्हा त्या बा म्हणजे बाळ बाळाला अक्षरशः सिजर करून त्यांनी काढलं आणि मृत बाळ निघालं अगं आणि डॉ डॉक्टरांनी तेच सांगितलं की तुम्ही एक तर उशीर खूप केला. तुम्हाला आ दोन दिवस आधीच सांगितलं होत तुम्ही या म्हणून - - तुम्ही तेव्हा पण आले नाही आणि आज पण सकाळ पाासून तिला त्रास होतोय. तर ते म्हणजे बाळ - - बाळापर्यंत हेच पोहचलं नाही म्हणे मग म्हणजे पाणी पण कमी झालं तिच्या शरीरातलं आणि वेळे - - वर डिलिव्हरी न झाल्यामुळे मग त्या बाळाने पोटातच शी पण केली वाट - - त आणि पोटतच त्या बाळाचं असं हे झालं म्हणजे मग कस होत माहिती का ह सगळ्या गोष्टी - - तुम्ही अंधश्रद्धेच्या किती आहारी जातात. तर स्वतः चच नुकसान झालं की नाही मग. तिचं - -
हो खरच ना असं ऐकून मला एकदम अस धक्का बस - - ल्यासारखं झालं की काय लोक म्हणजे लोक - - लोकांनी स्वतःची पण थोडीशी बुद्धी वापरायला पाहिजे की नाही बाबा आपण ठीक - - केय श्रद्धा हा हा भाग असेल त्यांचा पण कितपत ठेवावी श्रद्धा आणि कितपत हे ठेवाव याच्याविषयी - - आपण विचार थोडा के - - केला पाहिजे असं वाटत मला कारण कसं आहे बरेच जण आता - - आता हे एकाच एकाच एक उदाहरण झालं पण हे एकाच बघून दुसरे बाबा तिसरे बाबा हे असे मग वाढत जातात आणि मग - - सगळं ते त्रासदायक होऊन बसतं जनतेला सामान्य जनतेला. आणि समाजात पण असं केलं जात की हा समाजासाठी पण हे होत की ह हो आणि - - मग परत म्हणजे असं हे माझ्या इथे पण हे ना- - म्हणजे शेजारी आमच्या तर गावी एका मुली ला ती लग्न करून गेली सासरी आणि तिला खूप काम लागायच. म्हणजे सासरी म्हणजे पंचवीस पंचवीस चपाती. सकाळी आणि त्यांच्या घरात म्हणजे अशी सगळी पुरुष माणस च होते. दीर होते. सासरे होते आणि सासूबाई एकट्या होत्या. त्या इतक करायच्या नाहीत. तर तिला तिलाच ए - - टिला सगळं काम लागायचं. ती पंचवीस चपाती सकाळी आणि संध्याकाळी काय असेल ते त्या आणि पुरुष माणसं जास्त होती. तर तिला ना ते करून करून असं थोडस मानसिक हे झालेलं. कि नवीन नवीन लग्न झाल्यावरती बोलू पण नाही ना शकत ती कि मला इतका त्रास - - होतोय किंवा काय अस उ उलट असं बोलू पण नाही श थकली ती तर तिला ते थोडस मानसिक हे झालं. की मग तिला ना अ त्या लोकांनी असं केलं की, अ नाही हिला काही तरी लागिरलंय असं समजलं. आणि परत ते बाबांकडे वगैरे असे घेऊन गेले मग तिथे ते लोक काय काय आणायला लागले. तिला खूप असे म्हणजे मारायला लागले तिला असे चापकान वगैरे हम्म आणि मग त्यानंतर ती अशी म्हणजे थोडीशी असं बेशुद्ध अवस्थेत झाली. म्हणजे आता तिला शरीराला जरी मानसिक हे असेल तरी शरीराला मारल्यावर तिला त्रास झाला असेल ना. तर ती अशी बेशुद्ध अवस्थेत गेली. मग त्यानंतर त्यांना वाटलं की हा बाबा आपण म्हणजे इतकी लोक अंधश्रद्धा आहेत की तिला ती तशी बेशुद्ध पडल्यानंतर त्याचा पण त्यांनी समज असा लावला की हा हिज्या अंगात होतं ते गेलं इथं. आल्यानंतर अस म्हणजे अशी लोक आहेत. की अ म्हणजे इतका अंधश्रद्धा हे करतात ना तेच तिला तिनी चांगल्या डॉक्टर कडे नेलं असत आणि याच्यामध्ये ना आजू बाजूचे लोक पण तुम्हाला कशी बोलतात. काय प्रेरणा देतात यांच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. की हा बाबा तुम्ही खचलेला आहे. तर तुमच्याकडे अशी मित्रमैत्रिणी पाहिजेत की, हां बाबा तुम्हाला प्रेरणा देतायत. कि काहीतरी त्यातून बाहेर म्हणजे असं असतं की बोलणं हे औषध असतं. म्हणतात ते की आणि शारिरिक. हा शारीरिक का आपल्याला आरो रोगांपेक्षा ना मानसिक रोग हे खूप वाईट असतात. आणि त्यामध्ये ज्या वेळेला मा णूस फसतो ना, त्यावेला तो आपल्या शरीराच पण म्हणजे बर वाईट करायला बघत नाही. त्यामुळे आपल्या शेजारी म्हणजे आपल्या जवळपास अशी थोडीशी स सकारात्मक प्रेरणा देणारी अशे अंधश्रद्धा नसलेली वैज्ञानिक दृष्टिकोन अस असलेली लोक थोडीशी पाहिजेत.
अगदीच आणि तू बघ ना ग आज त्याला आपण म्हणतो की, अमावस्याला हे नाही करायला पाहिजे. अमावस्याला ते नाही करायला पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बघना. किती गड किल्ले हे अमावस्येच्या रात्रीच अ अमोशा पौर्णिमेच्या रात्रीच बरेसे गड किल्ले त्यांनी जिंकलेले आहेत. म्हणजे ते संधी बघायची आम वस्या पौर्णिमा म्हणजे त्यात ते संधी संधी बघायचे त्या दिवशी. आणि आपले लोक बघ ना अजून पण अ नको त्या
हो आणि आजकाल तर असं आहे की कुंडली वगैरे बघायचं हो त्याच्यावरती विश्वास म्हणजे त्याच्यावरती इतका विश्वास ठेवायचा की, म्हणजे त्याच्या पुढे काहीच नाही अस. पण म्हणजे अस म्हटल जात की राम आणि रावणाची पण रास स वगैरे एक होती. पण ते त्यांच्या कर्मानी त्यांनी हे झालं. कि राम मोठा झाला. आणि रावणाचा अहंकार गेला. असं अ ते असं पण ते आता इतकं ते कुंडली नशीब याच्यावरती पण इतका विश्वास ठेवला जातो इतका नाही ठेवायला पाहिजे क तुम्ही मग तुम्ही प्रयत्नच करणार नाही. की तुम्हांला कुंडली छान लिहिलं असेल तर कशाला प्रयत्न करायचे. म्हणार आणि वाईट लिहिलं असेल तर करून काय उपयोग? हे दोन्ही म्हणजे हे होतात ना त्यामुळे मला त्या पण गोष्टी नाही पटत. एखाद्याने सांगितलं की खड्याच तुम्ही ते पुष्कराज खडा वापरा. किंवा हे पण आहेत बघा. आता आजकाल की हे वापरल्यान
आणि किती महागडी असतात ती खडे किती महाग हाजाराच्या पुढेच त्याच्या किमती असतात. म्हणजे खूप महाग असतातं तरीही लोकं घेतात, आगं कारण अडकलेले असतात कासल्या ज कस तरी चक्रात अडकलेले असतात. आणि मग कुठतरी एक मार्ग सापडेल इथून आपण बाहेर निघू म्हणून मग ते घेतात, पण आणि अजून जास्त ते खोलात शिरतात, अजून खड्ड्यात जातात ह्या गोष्टी
हो आणि लो हो लोकांच्या आयुष्यात कस असत ना म्हणजे चांगले वाईट दोही प्रसंग येतात कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्या असूदे पणेना म्हणजे लो काना असं केलं जातं की तो ज्या वेळेला वाईट परिस्थितीत असेल. त्यावेळेला इतकी त्याला म्हणजे आणि त्याला एखादी तीव्र इच्छा असेल, तर त्या गोष्टीचा इतका फादा घेतला जातो ना या अंनद्धेश्रधेसाठी की एखाद्या माणसाला बाबा ही मला आता माझ्याकडे गाडी असावी ही जर इछा असे त्याची तर तो पैसे मिळावण्या साठी धडपडणार, पण त्याला मिळत नसतील तर तो इतक म्हणजे त्याच्यात खूप तीव्र इच्छा असेल तो काही करायला म्हणजे अस त्या परिस्थितीमध्ये तयार असतो की तो कुणाचही काही ऐकतो. आणि याचाच फायदा ही लोकं अशी घेतात, की म्हणजे हां बाबा मग तू आमच्याकडे हे कर ते कर मग तुला हे भेटेल ते भेटेल पण हे थोडस मला वाटतं की कुठेतरी थांबायला पाहिजे.
आणि याला कसये माहितीय का? कि आपण आता ज विज्ञानाने जेवढी प्रगती केलेली आहे ना. तर तेवढेच आपण मागे आलेलो पण मला दिस दिसतय की आपण शिकलो ठीके पण जे सुशिक्षीत लोक आहेत ना समाजातले तेच बऱ्यापैकी आंधश्र धे आहारी गेलेले आहेत. आणि ते आहारी गेल्या मुळे मग त्यांच बघून आता अर्थातच तुला एक छान म्हणजे सांगते मी एक कि अ आता हे बरेचसे आपण आपला भारतीय समाज काय करतो. की सेलिब्रिटींना खूप फॉलो करत असतो. आपले जे अ ऍक्ट्रेस असतात, ऍक्टर असतात, त्यांना खूप फॉलो करत असतो आपण. ठीके आणि हे ॲक तर ऍक्ट्रेसच बऱ्यापैकी ज्योतिषांकडे जाणं किंवा ते एक मागे आलत बघ ते अंकशास्त्र आलं होत बघ अंकशास्त्र किंवा नावाच्या स्पेलिंगमध्येध्ये काहीतरी बदल करण मग असं केलं का चांगलं होत, तसं केलं का मग संधी मिळतात. तर मग ह्या गोष्टी खूप